आं
काय करताय? काय नाही बघा बसले तुम्ही?
मी पण बसलेय म, बाकी?
काय नाही बघा निवांत, तुमचं काय चाललंय बाकी?
माझ काय नाही हो माझ पण ते स सगळे काम झालय आता, हम्म हो स्कूलची सुट्टी झाली ना आता मुलांचे
हा
हम त्यांना आणल आणि झोपवलं त्याला हम्म मग मी मुंबईत तुम्ही?
मी इकडं सोलापूरला
हो का अच्छा हम्म बाकी काय करताय तुम्ही?
काय नाही बघा निेवांतच आता सध्या घरी, तुम्ही काय करताय?
हाऊस वाईफच हायत मी
हो नाही अजून लग्नकर काय नाही
हम्, हम् हो का हम्म
तुम्ही काय करताय काय जॉब वगैरे
नाय आम्ही करत नाहीये जॉब वगैरा फक्त हाऊस वाईफ हे घरीच हम्म. हम् चला माझं नाव रेणू हाय. हम्म
रेणू का?
हो, हम्म
बाकी ते तुम्ही काही असं कॉलेज वगैरे करताय की काय?
हो झालं ना कॉलेज डिग्री पूर्ण झालेय बी ए करून सगळं
हो का, हा म्हणजे एज्युकेशन वगैरे संग जात हा, हा, हा.
प्रॅक्टिस वगैरे करत होते ओपन कास्टमुळ ते काय झालं नाही, म्हणून थांबलय थोडं
हो, हो, हो, हा. हम्म
करायचंय आता कुठं काहीतरी प्रायव्हेट!
हो, म्हणजे तुम्ही आता जॉब लागलं ना पण नाहीय?
नाही नाही अजून आत्ता एक दोन वर्ष झाले माझ डिग्री कंप्लीट होउन.
हो हो हो ठीक, म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणजे कॉलेज लाईफ हे केलं इंटर खूप केलं असेल.
हो एन्जॉय खूप झाला!
हा नाही पण म्हणजे माझे एक्सपिरियन्सनी मी सांगते? म्हणजे तसं आपण बघायला गेलो ना तोपर्यंत कि आपण कॉलेजमध्ये आज. पाहिणा, असताना म्हणजे आपण कॉलेज असं नाहीये की आपण म्हणजे फार. तू आहे असं काही नाही! हा म्हणजे की हा थोडा तरी एन्जॉय तरी करायला पाहिजे असं. हे क नाही लाईफ मध्ये! हा आणि एज्युकेशन एज्युकेशन पण हा आहे तस.
हा,
एज्युकेशन पण कंपल्सरी आहे आजच्या जनरेशन मध्ये आपल्याला आहे की नाही.
हा,
हम् नसत ना हम्म!
हो,
बाकी म्हणजे तुम्ही कसं हम्म 'फीलल्डमध्ये हे करताय. अप्लाय करताय,
नाही अजून तस काय.
ह हम्म हा, म्हणजे नाही म्हणजे असं आपल्याला कसं आहे की मला त्या अस. ट्रेड मध्ये जायचे मला ते काम करायचे एक, असं काही उपचारण असतो ना हा!
सध्या माझं कस माहिती काय आता. माझं पण लग्न चाललय आता सध्या मी निवांत पुढच्या महिन्यात म्हणतात. पुढच्या महिन्यात नाही तर दिवाळीत जाणार आहे. पण तोपर्यंत जरा शांत पुुढे लगीन झाल्यावर जे काय असल ते! करायचं असं ठरवलं आहे मनातत भरती करायचं अजून. पण बघत आता त्यानी पण म्हणलय नवऱ्याकचा तो पण ट्राय कर थोडीशी आधी करून सोडली की असं म्हणत्यात. बघायचं आता हो पण काशामुळे कसं दोन तीन मी! दोन तीन मार्कांनी दोन वेळेला बाहेर पडले म्हणून ते कसं मन खाजल्यासारख्या झालंय.
हम्म हम् हम्म हम् हो,
बघायचं आता प्रायव्हेटमध्ये एम एस सी ए टी टाली बेस करायचं. कुठेेतरी कम्प्युटर वरती जायचं.
हम् हम् हम् हा हम हम हम् हम्, हा म्हणजे आपल्याला म्हणजे कायतरी नवीन शिकण म्हणजे कुठे पण आपण. गेलो ना कि काही ना काही तरी शिकायलाच भेटणार हा!
आहे फक्त लग्न जवळ आले म्हणून मी पण थोड थांबवले.
हा हा हा हम् हम् हम्म म. मी म्हणजे, आम्ही तीघच जणंय, आता फक्त. अ मी, माझं मिस्टर आणि माझा मुलगा. फक्त. बस. हम्म. म्हणून. म्हणजे आम्हीस, इथेस, महाराष्ट्रास. हम्. हम्.
नाही. मुंबई सोडून असं, गावी वगैरे का सिटीत, वगैरे कुठं तर राहत असेल ना तुम्ही? आम्ही कसं सोलापुरात राहतोय. तसं.
हा, हा, हा, ह. आ रत्नगिरी. आम्ही. आ चिपलून, चिपलूण - रत्नागिरी. हा.
हा, हा.
हं. हा. ते काय, आमचे इकडे. हा. हा. आहे ना तसं. हम्म. असतंच. हम्. मोठाय आमचं, तसं बघायला गेलो तो. हम्, हम्, ह. पण ते आम्ही काय जास्त जात नाही तिथे. म्हणजे सगळे अ ईतेेच राहतात ना.
हा.
हा, ह्. नाही म्हणजे काय, लहानप्रमाणे नच राहतात ना. हम्. ह. तर आता काय ते म्हणजे अ जायला तिथे आता काय म्हणजे, तिथे काय राहिलं नाहीये. असं.
हो, कोणीच नजल तर, तिथं जाऊन तरी, काय आपण करायचं.
हा आ. अन सती वगैरे तर आपल्याला येत नाही. अन् कोण करत पण नाहीये ना, आजकल. हम्म, म्हणून. हम्म हम्. हम्.
मिस्टर काय करत्यात तुमचे?
यी जॉब करतय कंपनीमध्ये. हम्. हम्म. हम्. मग तुमचे काय? शेती वगैरे असणारच ना. सोलापूरला तर आहेत की.
नाही. तिकड न म्हणजे, इकड आमचं आहे. माहेरकडचं आहे, शेती भरपूर आठ एक र शेती आहे.
हम्म, हम्म. हो. ह. बरं.
तुमचं किती झालेत कॉल आता?
माझं, राहिलंय अजून.
कधी जॉईन झालात तुम्ही? अकॅड - ह्याच्यात, अ ग्रुपमध्ये.
हा मी आन हम्. मी आहे. हम्म.
न नाही गे, म्हणजे आधी खूप दिवस झाल का? म्हनलं ऍड होऊन.
नाही- नाही. खूप दिवस नाही, मला फक्त आता सहा - सात दिवस झाले.
होय. मला मी परवा दिशीचं झाले. जस्ट, मी पण नवीनचाय.
हो तुमचा आता नवीनचय कॉल. हम्म. हम्म, हम्म, हम्म. हा, हा. काही नाही होऊन जाईल. हम्म.
हा.
बाकी काय नाही बाकी म्हणजे तुम्ही फक्त तुम्ही आणि आजोबा तुमचे मम्मी पप्पा इथेच राहतात.
आमच फॅमिली आहे मोठी. मी दादा, वहिणी दिदीच डिलेवरी झालं दीदी येती.
हा हा हम्म.
हो.
हो हा मग तुम्ही फिरायला वगैरे जात असेल तिथे.
हो जातो ना फिरायला वगैरे जातो आम्ही.
हम्म हम्म हम्म.
हो इकडच गावाकड ‌.
हम्म‌. म्हणजे तसं काय मुंबईला बघा मरीन ड्राईव्ह आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे बघायला.
हो पुढे येणार ना नाही मुंबईला येणार ना मुं बघायला येणार अस तिकडच फिरण्यासारखं सगळंच काय होईल.
हो हो का हम्म हा हो. म्हणजे ग्रामीण अं काय? ग्रामीण आब आपली गाव असतात ना.
अक्कलकोटला.
आणि हॅलो आवाज येतोय.
हो येतोय तुम्हाला येतोय आवाज.
हा येतोय हम्म. म्हणजे काय आहे मी सांगत होते की, आपल्या गावात ते ते ग्रामीण जीवन आहे ना तेव्हा आपलं नॉर्मल असतो आणि सिटीमध्ये काय आहे, हे असते ना
हो गावाकडच हा गावाकडचं वातावरणचं चांगलं असतं वो सिटीपेक्षा.
हा.
सिटीतलं काय बरोबर नसतंय, ते उगीचं चार भिंतीच्या आत राहायचं
हम्म हम्म हम्म हम्म.
गावाकरचं वातावरण ऊन, वारा पाऊस सगळं काय असतय या-
हो हो हो ना.
सिटीत कसं सिटीत राहिलो तर गावाकडे यायला नको वाटतंय, आणि गावाकडे राहिलो तर सिटीत काय बाबा असं वाटतंय.
हो बरोबर चालतंय हम्म. तेच तर ना मला पण गावीचं जाऊ वाटते जास्त पण आम्हाला काय जायला जास्त भेटत नाहीये.
हा.
तस बघायला गेल का हम्म? मग आता काय कि मुलं वगैरे होत चाले ना आम्हाला तर काय ते शाळेत वगैरे जायचं म्हणा. आणि काम ड्युटी वर जायचं मी पण आधी पहीला जायची ड्युटीला पण तो मुलगा झाला त्याच्यानंतर आता जात नाही.
आता किती वर्षाचा आहे तो मुलगा?
तो लहांन आहे नां सहा वर्षचा आहे.
होयं. मंग मुंबईलां पाऊस वगैरें झालां कां नाहीं?
हो खूंप झालां.
हां हां मुंबईमध्यें कुठे राहताय तुम्हीं?
ठाण्यांला.
ठाणेलां.
हम्मं
होयं.
हम्मं हम्मं हम्मं.
मी पणं ठाण्यांला वर्दी द्यायला आलती.
हम्मं हं हं
होयं होयं
मं चांगलं हम्मं हम्मं हो हो यां. ठीक आहे मी कॉल करते हंम हां. आत्ताचं करते मी.
ठीक आहे ठीक आहे करां.
हां हम्मं
थांबा एक मिनिटं ते साडे दहा मिनिटं व्हांयला पाहिजे. हॅलो
हम्मं हम्मं असं कांहीं नाहींय. कोणी सांगितलंय?
हो
हां आवांज येतोय. पणं असं कोणी सांगितलंय तुम्हांला?
ते वरणचं सांगितले तोंडांत ग्रुप मध्यें कांहींतरी माझी दिदी पणं आहे नां ती. पणं करते साडे दहा मिनिटांच्या पुढे कंट करायचं म्हणते. मंग बारा मिनिटं जरं आपणं चालूं ठेवलो नां मंंग ते आपोआप कंट होत्यां वर्ण.
हम्मं हम्मं हम्मं हम्मं
होयं
हो कां हम्मं हम्मं
हां हां
हम्मं बाकी जेवणं वगैरें तयार हम्मं. हां ठीक आहे सारं
हां